हॅलो हा येतो मॅडम आवाज हां ब दा काही नाही आता आम्ही जेवायला बसलोय.
ओके ओके मी औरंगाबाद रोडला
अच्छा नाशिकमध्येच आहेत.
हो हो तुम्ही
मी नाशिक ममध्येच आम्ही इकडे खुटवड नगर आहे ना तिकडे राहतो.
ओके ओके
ह् काय करता तुम्ही
हम घरी जस का?
हो का?
हम्म तुम्ही या कुठल्या जॉबला?
मी इकडे महिंद्रामध्ये अकाउंटिंगला
ओके ओके.
हम्म. मग एकच मुलगा आहे का तुम्हाला? अच्छा
तुम्ही कुठली रेसिपी तुमची स्पेशल आहे?
स्पेशल पावभजी पनीर
अच्छा
हम्म.
काय काय युज करतो पावभाजी मधे सगळ्या भाज्या की काहीच
नाही पावभाजी मध्ये आहे ना मी फक्त त अ शिमला मिरची आणि बीट फ्लावर बटाटा बस बाकी नाही हा बाकी नाही यूज करत आणि मग फक्त फोडणीला कांदा आणि टोमॅटो वाटाणा शक्यतो कररिअरमध्ये मी आला तर असं कंपल्सरी नाही की टाकलाच पाहिजे रेअर करतो असं हम. तुम्ही कुठले करता करा करा छान ते पनीरही तसच करता ते मी साधाच फक्त टोमॅटो आणि कांदा टाकून ह् बाकी अ आता नॉर्मल पनीर मसाला टाकायचा
अच्छा हम्म हम्म. ह ह.
तुम्ही कुठली करतात
मी करते ना तर टाकते ब सगळ हे म्हणजे वाटाणा फ्लावर अ कांदा बटाट आटा टमॅटो थोडस बीट टाकते, कारण ते बीट ने टेस्ट वेगळी लागते
हा थोडी वेगळी लागते होतात
हा आ कलर छान येतो त्याच्याने पण टेस्ट बिघडते त्याची जास्त टाकलं क हा हा हम्म.
कुठे फिरायला गेले की नाही सुट्ट्यांमध्ये
नाही सध्या बेबी लहान असल्यामुळे मग काय फक्त आईकडे वगैरे तेवढेच
ह का माहेरातलंच आहे का?
हम्म. तिकडेच आहे तुमच्याच एरियात
हो का इकडे कुठे राहतात.
तिथे जवळच अ त्रिमुरी चौक आहे ना
हम्म हम्म अच्छा
बाकी तुमच्या घरी कोण कोण असत.
घरी सासू, सासरे, मिस्टर अन एक मुलगा आहे.
अच्छा केवढा मुलगा अच्छा अच्छा कुठाय मग काय टेन्शन नाही
हा मोठाय इथे स्कूल ला भोसलामध्येच आहे - हम् तुमचा कधी वर्षाचा मुलगा भोसला छान आहे स्कूल
हा म्हणजे आधी होत ना ऐक -ना पण नंतर जरा क्वालिटी त्यांची डाऊन झाली असऐक -
ह्म नाही मध्ये मध्ये त्या प्रिन्सिपल थोडस प्रॉब्लेम होता आता चेंज झालेत ना तर आता व्यवस्थित आहे सगळं म्हणजे जे आपल्याला पाहिजे आपलं मराज अ हिंदू म्हणून जेथ जेवढं शिकवायला पाहिजे ते बा अस जवळ पण पडते ना त्रास औषध घ ह तुमच बेबी किती वर्षाचा आहे हा खूपच छोटाय मग तुम्ही आधी करायच्या का जॉब वगैरे - हा
हा इथेच होते काय ऑफिसमध्ये
हा हा हा अच्छा आणि मिस्टर काय करतात मग
त्यांचा ऑनलाईन वर्क असत
अच्छा.
हम्म.
मग तुम्ही बेबीमुळे घरी आहेत का?
हो.
तुमची जॉईंट फॅमिली का म? आम्ही फक्त माहेरीच कनात ह, हा अदिक महिना असल्यामुळे पाहुणेच जास्त होते.
हो हो त्याकडे बरंच असतं ना अधिक महिना वगैरे
पण
बरोबर त्यातच महिना निघून जातो, हम.
आणि बाहेर या वेळेस ऊन खूप होत ना, त्यामुळे नाशिकच्या म्हणजे नाशिकमध्येच ऊन होत. मग कुठे बाहेर जायचं हेच नाही.
हो ना नाही त या वर्षी म्हणजे आपल्याकडे नसतंच एवढं घर पण या वर्षी जरा जास्तच ते उष्ण त्याची लाट आली, त्यामुळे हम्म.
ते असं वाटतं त्रास होण्यापेक्षा मग ते घरात बस
हो ना नाय तर तीन चार दिवस मजा करायची पण नंतर महिनाभर त्रास होत.
हा तेच कस सुट्ट्या पण ऑफिसला कसं फिरायला सुट्ट सुट्ट्या घ्या, नंतर पण सुट्ट्या घ्या म त्यापेक्षा नकोच मं का जिथं अर्जट काही काम असतील तेवढी करायचे
हम्म आणि सुट्ट्यांची गरज तेव्हा पडते ना खराब, हम्म.
तुमची जॉईंट फॅमिली का?
नाही नाही जॉईन नाही आम्ही.
गाव कोणत तुम मुंबई? मुंबई का अच्छा. ठेऊ का?
तुमच टायमिंग काय असत त म?
आमचा नऊ ते सहा आहे. सहा पर्यंतय, हा मग थोडं सहा साडेसहा होतात निघायला. हम्म. मग तुम्ही काही ऍक्टिव्हटी करता का? ऑदर का फक्त बेबीच आता?
आता सध्या तर काय होत नाही अदर ऍक्टिव्हिटी ह् करायची ऍक्च्युली मला काहीतरी करावं असं वाटतं पण याच्यातच वेळ जातो सर्व हं नाय, नाय सांभाळायला कोण नाही ना त्यामुळे. हम्. इच्छाक होत काहीतरी असं वेगळं करावं.
ह मुलं मोठे झाल्या शिवाय काईच होत नाइ.
तो
हम्म, आपण त्यांचा टाइमिंग मॅच नोजतो
हम्म, ह
की म तुम्हाला किती भाऊ बहिणयत?
भाऊ दोनयत.
अच्छा तुम्ही एकट्याच त का?
बहीण पण एक.
अच्छा.
हम्म.
सगळे नाशिकमध्येच की लांबयत मग?
हा नासिक म्हधे सर्व.
बरं म्हणजे बाहेरचं टेन्शन नाय कुठे.
हो.
चांगलय.
तुमचं माहेर येतेच ना?
हा नाशिकचय, जवळचय खुटवडनगरलाचय.
आणि तिथेचय अरे वा चांगलंय, चांगलय पण म जवळ असलं की हाच एक प्रॉब्लेम होतो की आपलं ते जाता येत नाही जास्त राहता ये नाही, उलट लांब असेल तर माणूस जात तरी.
हो गेलं तरी दोन तीन दिवस गेलं की पुन्हा ये लांब असल पंधरा दिवस टेन्शन नाइ राह
हा.
पण बरंय ते त्या दृष्ट जवळ असल की जॉब पण होतो हा आणि जॉब पण होतो ना म्हणजे सुट्ट्या घ्यायची गरज पडत नाइ आपल्याला.
गरज पडल की पटकन एकमेकांकडे जाऊ शकता.
हम्म आणि तेच पाहिजे आता असे राहायला कोण जात आता.
प्रत्येकाच्या माग जॉब अंत
हा बर हाय ना ते एक दोन दिवस जाऊन यायचं झालं.
हा
आपल्या इथ जवळच्या जवळ सगळ्या गोष्टी ऍडजेस्ट होवुन जातात ना
हो.
हं हं
आण गरज पडतेच आता बाळाला ठेवायचं. वगैरे
हूं इकडे कोणी नसलं की मग ते ठेवून देते मुलाला
हा चांगलंय.
मग कस आहे तुमचं रुटीन डेली
त्याच्या मागेच सकाळी तो काय माझ्या आधीच उठतो.
म ते उठल्यापासून ते चालूच होत दिवसभर.
हम्म हम्म हम्म शांत आहे का?
नाय कसला शांत हूं त्याच्यात दिवस कुठे जातो काही समजत
समजत नाय बरोबर आपलं आवरंलं कि ते उठठात म्हणजे आरामला काही चान्स स
चान्सस नाही अजिबात ने झोप नाही जेवण नाय जेव्हा झोपेल तेव्हाच अ काय ते करायचं आपण
आणि म रात्री झोपतो का व्यवस्थित? हा का दिवसा झोप करून घेत असेल ना
नाही झोप कमीच ये त्याला खूप
हो का काय नाव त्याच
त्याचं नाव आहे यश.
यश. अच्छा
तुमचा म हां भुसलेला ना तिथे आता ते हे पण आहेत का हो ते ति तिथे बऱ्याच क्टिव्हिटीज होत ना अधदी
आहेत ना रामदंडी सातव्या आठवला
हा हा हा
मग ते दोन वर्ष चालतात त्यात सगळं म्हणजे हॉर्स रायडिंग स्विमिंग वगैरे
हा हा कारण हो तर पूर्वी ना बरच ते आता म्हंटलं आहे की नाही
त्यासाठी तर सगळे मुलं म्हणजे पॅरेंट्स प्रेफर करतातकलण बाहेर आपण एवी फी प्रत्येक क्टि देऊ शकत मग त थोड्या फी म होऊन जात अस आणि एक मुलांना बळन पण लागत म्हणजे वय कस असतं थोडस तेरा चौदा न कुणाच ऐकण्याचं असतं तिथे ते बरोबर शिस्त लात त्या मुलांना
राईट हम्
त आठवीला रामदंडे असते बिझी होऊन जातात संडेला असते ना आणि शिवाय सुट्टी नसते दोन वर्ष हा आणि मग नववीत नाही पूर्ण दिवस नसत म सकाळी आठ ते दहा का या दोन तीन तासाचीच ऍक्टिवटी ह पण सुटी देत नाही म संडेला म्हणजे स्कूलला सुट्टी मारली तरी चालेल पण रामदडीला सुट्टीने मारायची अस आहे नंतर नववी दहावी हा डिसिप्लन मुळेच म अस म्हणजे आप काय आपण जॉब करतो आपल्या लक्ष दयायला एवढा वेळच नसतो कुठे अ सोर्स आहीत आपल्या पूर् व्यवस्थित लाईनला लागतयत
बरोबर अ छान त्यासाठीच ते स्कूल फेमस आहे बरोबर य हम्म
आणि ट्रेकिंग वगैरे असत ना त्यांच आउट ऑफ मार्क - जातात ते
म्ह म्ह
सगळ्या मुलांना शाळेमध्येच होऊन जातात म्हणजे दहावी नंतर काय करायचं हे त्यांना तेव्हा समजून जातं
राईट
प आपल्याला आर्मीत जायचं एक की ऑदर करायचंय फिजल फिट -
स्किल्स हा हा हा ते स्किल आपल्यामध्ये आहे कि नाही किंवा
हम्म किंवा आर्मी मध्ये आपण आर्मी मध्ये र तर आपण तेवढं करू शकतो का नाही हे - आधीच समजून जात त्या मुलाना
छान खरच उद्दशाानय हा
आणि झालंच काही परफॉर्मन्स चांगल असेल ना तर गव्हरमेंट ची लोक सुद्धा हे करता म्हंजे सपोर्ट करतात की एखादा चांगला विद्यार्थी करतोय त पुढ हे करतात गयडन्स करतात एनडी
अच्छा छानना मस्त! म्हणजे मुलांना छान नव्हे, योग्य वयातच गायडन्स मिळतो. हुं, आणि बऱ्याचदा तेच होत ना गायडन्स नसल्यामुळे मुलांना कळतच नाही- एकॅज्याक्टली काय करायचं, आपल्यावेळेस कुठे आपलं गायडन्स वगैरे काय असायचं..
ते आपल्या आईवडील एवढे शिकलेले नव्हते. कुठे जायचं, काय जायचं, हां हुं काहीच नव्हतं.
हुं पण ते कॉलेज करा, स्कूल झाल्यानंतर कॉलेज- कम्पलीट करा, जॉब करा. बस हुं
आणि सपोज एखादी एक्टीविटी जरी येत असे- स्विमिंग वगैरे, अग ते करतात. पुढे प्रमोट करतात आपल्याला च- आ, काही कुठे असेल ना कॉम्पिटिश- तेन वगैरे-
हुं- हुं -हुं -हुं-
म्हणजे अगदी स्टेट लेव्हल, नॅशनल लेव्हल, पर्यंत पोरांना घऊन जातात.
अरे वा मस्त!
हुं-
छान -छान नाही खरं चांगलय मग ते स्कूल त्यामुळ-
हुं छान आहे फी पण आणि बाकीच्या स्कूलपेक्षा फी खू प रिझनेबल आहे तिथे.
हां, म्हणजे मिडल क्लास साठी येऊन-
हो एकदम योग्य म्हणजे, सी बी एस ई ला सुद्धा पस्तीस चाळीसच्या वर फी नाही जात.
अच्छा, तिथे सीबीएस- ते हे पण आहे का? आय सी आय सी पण आहे का?
अं ते नाहीये, मराठी मीडियम आहे, सेमी आहे, स्टेट बोर्ड आहे आणि सी बी एस सी आहे. हम्म चार आहेत. आणि पुढे कॉलेज वगैरे सगळं आहे मग.
हुं-हुं -हुं- हुं चला मग तुम-